ह, आता काय करू? फक्त अग जेवढा चालतो, तेवढा बोलून घे ना मग.
तेर
ये तो का काही नाही भ बसली तू काय करते. आ हॅलो.
जेवन झालं.
हग झाण
हो झालं. काय खाल्ल, काय खाल्ल?
मी का वांगे बटाट्याची भाजी पोळी.
हम्.
तू काय खाल्लं?
आम्ही चिकन खाल्ल चिकन खाल्लं ग.
तुमही तर वेजिटेरियन यस ना.
घेतो ग आणि खाऊ
मागरी नि चालत वेजिटेरियन आहे
ह का.
हम्म.
खाऊगे तो बाई.
माझ्या घरी नाही चालला नाही माझा नोरा एक सेकंडी ठेवणार नाही मला. मग मला नाही चालत. अगं बाई त्यांना तर बिलकुल नाही चालत.
हम, आम्ही खाऊन घेतो बाई.
मग काय म्हणतेय तुझी तब्येत वगैरे
सगळं व्यवस्थित आहे.
हा ना
हम्म काय मिळत मुगवर तला
मुलं बिल
हम्.
काही नाही बा आता त्यांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. पाठवावं लागेल त्यांना आता
हम्म.
पोरी तर नाहीच म्हणते शाळेत जायचं.
का बरं
काय माहिती का बरं आता हम माझ्या सारखी मी का शाळेत जायला कंटाळ करायची मी का शाळेत जायला कंटाळ थोडी करायची. तस नाही ग असं पण टाळणे करत त त्याची इच्छाच होत नाही मला बी जाऊन पाहाव लागेल एक दिवस आहेत काय काही नाही.
हा.
मग आजकाल पोरांचं कसं असतं बाई. बघाव लागत सगळ्या गोष्टी नेमकं गाबर जात नाहीये काय
हम तस
काय म्हणते मग बाकी तब्येत वगैरे कशी आहे.
ज बता ऑपरेशनकच काय
व्यवस्थित आहे ग आताच टाके काढले. त्याच्या आले अगं भाई ते अचानक झालं होत. म्हणजे समजलंच नाही लक्षातच आलं नाही ते त्या दिवशी त्याच पोट दुखायला लागलं मग त्याला आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना त्याच्याकडे नेलो होत हॅलो अगं आवाज येत नाही तुझा मला
का
अ
आज मला
हॅलो हा हा हा हा आता येतोय काय झालं हा बोल ना हा हा हा बोल ना
आह
मध्येच कट होऊन जातोय ग रेंजचा प्रॉब्लेम आहे का काय हॅलो रेजचा प्रॉब्लेम आहे का काय म्हटलं अगं बोल ना मला ऐकू येतय तू काय बोलते
मग मग येतय मला आकु बोल
नुसत ऐकायला काय झाल तला
हा आता बरोबर ऐकू येतय मला पण म्हटलं त्या दिवशी त्याच ऑल ऑपरेशन झालं ना त्याचे दोन अ
हॅलो हा बोल बोल बोल हम्म हम्म हा बोल ना तू बोलत राह ना आता ऐकायला येत नाही पण आई बोल ना
ह
डो गरे हवी